हॅलो, हां आवाज येतोय काय? पाणी पाहिजे?
हो येतंय की.
हंम्म, काय करायलाय?
काय नाही बसलोय.
जेवण वगैरे झालं?
हो, तुमचं?
हां, झालं सगळं आवरूनच.
हां, हां.
तब्येत जरा बरी वाटेल ना. त्यामुळं थकल्या-थकल्यासारखं वाटायला लागलंय. काय तर, वातावरण सारखं बदलायला लागलं त्यामुळं.
होय, वातावरणामुळे तरी सगळं हे. झालंय, अड झालीया, शेतीची पण आणिनज
काय लोक पेरणी कवा करायची? अवघड झालंय. सगळं खरंच की नाही पाऊस झाला तर काय मग? अवघडच परिस्थिती होणार आहे.
होय.
पाऊस झाला तर सगळ्या पेरण्या व्यवस्थित वेळेवर झाल्या तर पुढचं. टेन्शनचं काम नाही, अन परत असा असाय. काम.
होय.
काही नाही बघा, परवा तेच पाणी सगळं ले म्हणून बावड्याच्या नदीवर जाऊन आलो.
ह काय विशेष केलसा?
काय नाही. नदीवर जाऊन ते सगळं बघून आलो, नदी तिथं सातीआसराची मंदिर वगैरे हाइत क नाई ते मंदिर सगळी खू खुली झालात ना?
हू हू.
पटे वगैरे मग जाऊन बघून आलेलो. पाणी आटल्यामुळे मंदिर आशी उघडी पडल्या तशी पणं. इतके दिवस पाण्याखालीच मंदिर गेलेलेत ना?
हा, हा.
तेच म्हंटलं, इकडचे लोक काय पूराला तरी बघायला जात त्यात आणि दुष्काळ पडला तरी पणं मंदिरं बघायला जात ते सोडत नाहीत, मंग काय म्हणजे कुठल्या पण परी तिथ आनंद घ्यायचं काही सोडत नाहीत.
होय.
तर हाल भरपूर होतंय हो
होय, तुमची शेती हाय का?
काय नाही बघा, शेती वगैरे काही नाही, राहतं घर
हम्म, मग जॉब करता तुम्ही?
मी आता सध्या नाही. आधी कॉलेजवर होते असिस्ट प्रोफेसर म्हणून आता सध्या घरी हाय बघा. निवांत. त्या आज्जी आजारी असताना मम्मीची मम्मे न मला एक्सपायर झाल्या, त्यामुळे मग आईची जबाबदारी हाय ना. सगळी. तिचं सगळं करायला लाग - - तयं बाळ लहान हाय. मग त्यामुळ सध्या कुठे जा तायेत नाही बाहेर - -
हा हा.
हं त्यामुळे नाही मग.
हा हा.
नंतर परत बघायचं.
होय.
हाय आयुष्य पडलंय खरं कसं होतय मुलांचं - - मुलांचं लहान पण परत मिळत नाही ना?
होय.
त्यामुळं तिझ्यासाठी वेळ काढला मी म्हंटलं जाऊदे म्हटलं नोकरीच काय एवढं म्हंटलं.
होय. आज न उद्या शिकू शकतोय होय.
तर नवीन नवीन गोष्टी शिकायच्या.
होय
ती जरी मिळवलं
होय ते तर हायच की
अपेक्षा संपल्यात माणसाच्या
हम्म हम्
त्यामुळे मग नाही एवढं कायच हे केलं मग हेच आपलं घरातन काहीतरी काहीतरी असतंय काम तेवढंच करायचं ते बरं पडतंय उलट आपल्या सवडीनुसार आपल्या वेळेनुसार काम केलेलं.
हो
खरं ही पोरगी लहान असल्यामुळे काही करू देत नाही मध्ये मध्ये मध्ये मध्ये बोल त्या डस्टर्ब होतंय सगळं प्लानिंग सगळं बिघडतंय तिच्यामुळे
होय लहान बाळ म्हणल्यावर तसच
लहान तरी पाच वर्षाची हाय
हा पोरगी
ह ह
म्हणून म्हणाल ना वेळेचं असं नियोजन केलेलं असतंय खरं होत नाही प्रॉपर टाइमिंगला त्या गोष्टी असं होतंय ना
हां
त्यात पाऊस झाला नाही त्यामुळं कि नाय ती लय अपसेट हाय ते आम्ही काय केलेलं रेनकोट वगैरे काढून ठेवलेलं हो शाळंला जाताना आता पावसाळ्यात पोरांची शाळा सुरू झाली की पाऊस सुरूच झालेला असतोयस की, रोज उठून एकच विचारता, अगं कधी पाऊस पडणार आहे ग? कधी घालायचा रेनकोट? पाऊसच पडे ना की गं.
हां हां
आणि हे पावसाळ्यात, पहिल्यांदाच ते शाळेला चाललाय नां. त्यामुळं तिला ते असं म्हणजे म्हणजे ती शाळेला चालल्यापासून, हा पावसाळा पहिल्यांदा आहे कारण पहिल्यान गेल्या वर्षी ॲडमिशन केलं ना तिचं त्यावेळी ते एकदम छोटी होती, पाच सहा महिने शाळेतच बसली नाही, त्यामुळे पूर्ण पावसाळा घरातच होती ती. मग आता तिला ते भारी वाटणार ना‌?
हां हांं
ते घालून पावसात जायच, पण इकडे पाऊसच नाही आहे. त्यामुळं मुडल्या हा झालाय दिला
हम् हम् हम
तू मला दाखवलेलीस की मम्मी तू, ते रेनकोट घालून पोरं पावसात जात्यात, छत्री घेऊन जातात. मग तिथन आल्यावर गरम गरम सूप पित्यात, तसं पाऊस कवा येणार आहे विचारते.
हं हं
सांग की रोज जरा जरी आभळ आलं की नाही लगेच म त्या पावसाच वा तरना का पाऊस येणार आहे काय, कधी येणार आहे? येणार आहे असं विचारते
हम्म बारक्या म्हणलं काय चाल तिथं?
हम्म, असं काहीतरी काहीतरी प्रश्न विचारताय आणि संध्याकाळी पडल्यावर तर सगळं शांत. ते सांगत बसताय का नाही, डोळ्यात झोप एक मावत नुस्ता
हं हं
खरंच की आणि काय होतंय, रात्रीच थोडसं म्हणजे, अं सुरुवातीला गरम असं वातावरण असतंय, नंतर नं गार वार सुटतंय आणि पहाटेचं एवढं थंड वाजायला सुरु होतय की उपज हंत्रुणातनं आणि त्याच वेळेला उठून सगळं करायचं असते की नाही, नको नको होतय जीव
होय
हां सर भेंडाळय, कामानं एवढी भेंडाळय ना
हं हम्म
नकोच झालय मला तरी,
मं जेवन काय केलं सा?
स्वयंपाक काय सकाळचा होता थोडा थोडा शिल्लक. मग आता जरासं तेवढं चवीसाठी जरा छोलेची भाजी आणि पालकची भाजी खरडा लोण भाकरी वरण भात. अ स आपलं साद बाद
छोले कस बनवतासा तुम्ही?
छोले का रात्रीचे ते भिजवून ठेवायचे सकाळी मग फुलून येतात कुकरला शीट द्यायची एक किंवा दोन म्हज म्हणजे थोडे असले तर मी काय? असं भांड्यात एकावर एक लावलं तर एकच शीट देतोय. आणि न असं भरपूर असल तर मग दोन शीटा देतोय. त्याच्यामध्ये मग खडे मसाले घालतोय छोले मध्येच पाण्यात हळद मीठ घालायच आणि खडे मसाले टाकायचे आणि मग शिट द्यायची. आणि नंतर न मग सगळे हाय ते मसाले जे नॉन व्हेजला वापरतोय ते मसाले टाकतो मी. तीळ जिरं खोबरं वाळलं आलं लसूण खसखस एकदम जराशी बडीशेप असं. कांदा टोमॅटो बारीक चिरून तेलात भाजून घेऊन मग त्याच्यानंतर हे सगळें मसाले टाकायचे. आणि मग तिखट मीठ लगेच छोले टाकायचे तर हळद मीठ ऑलरेडी आपण कुकरला लावताना टाकलेलं असतय त्यामुळं मग टेस्ट छान होत्या. आणि मग थोडीशी एकदम लास्ट ला गॅस बंद करणार तर एकदम जराशी कसुरी मेथी टाकून प्लेट झाकून ठेवतोय.
हम्म हम्म.
ताट घेतोय त्या वेळेलाच मग ते काढायचं.
हा हा.
हा अस तर आधी कस ते घरचा मसाला असायचा. ते टेस्ट वेगळी यायची आता सगळे विकतचे मसाले वगैरे असात त्यामध्ये चवीत जरासा फरक पडतोय.
हा हा.
कारण आल लसणाची पेस्ट तयार आणत्यात. धनेपूड जिरेपूड तयार खडा मसाल्याचे पॅकेट असतय. डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये टाकतोय. आधी कसं निवड बघून तेवडं आणायचीत नाही. ते बदाम पूल परत ते आपलं दालचिनी लवंग मसाला लवंग वेलदुडे ते वेगळीच टेस्ट या्यायची आधी आम्ही तसंच करायचो. एक सहा महिन्यासाठी सग् सगळं ते भाजून त्याची पूड करून परत चाळणीन चाळून डब्बा असे भरून ठेवायचे छोटे छोटे मसाले भात करताना. चहा कसा उकळतोय ना तसं ते उकळून घ्यायचं. आणि उकळून घेऊन ते परत गाळायचं. आणि गाळलेलं पाणी ते भातामध्ये होतायचं. जेणेकरून ते मिरी लवंग दाताखाली येऊनेत आणि आपलं म्हणजे स्वाद बिघडू नयेत. जेवताना एकदम ते दाता खाली मिर्या आली तर तिकट ला नाही का
तिकट लागतय.
हम् मग ते आम्ही काय करणार सगळे मसाले बारीक करणार जेवढे भातासाठी लागणार आहेत ते परत ते चहा सारखे उकळणार गाळणीने गाळणार आणि ते भात फोतणार त्याचं पाणी. आणि स्वाद पण छान यायचा एकदम मस्त. तो स्वाद येतो तेचा. हा हल्ली कोण ते एवढं कष्ट करत नाही.
ते तरी हायच की आता सगळं तंत्रज्ञान पुढे गेलंय ना.
आतीच गेलंय.
ते तरी आहेच की.
म.
ओणच्या साहेनन पण तंत्रज्ञान पुढे गेलेय. आणि.
नाही खरं जसं पुढं गेले तसं सगळ्या गोष्टी अऍक्सेप्ट करायलाच पाहिजात कारण बिगडल म्हणजे खाणपिणं माणसच. तेवढंच लिमिटेड आहे काम पण लिमिटेड आहे. आधी खांण पिंण पण तसं होतं आणि काय. तशी होतीत.
होय.
त्यामुळं ते काय. बरं वाटायचं नाही. आता खाण पिणं पण तसं आहे आणि काम पण तसं आहे त्यामु ज्या पद्धतीचं काम आहे. त्या पद्धतीचा आहार घेतला की काय प्रॉब्लेम नाही.
प्रॉब्लेम येत नाही.
हम्म आपण काय काम करतोय तशा पद्धतीचा आहार पाहिजे आपलं काय होते सगळ्यांच्या तटात एकच भाजी. प्रत्येकांची रिक्वायरमेंट वेगवेगळे असत्या. पण सगळ्यांंतत एकच भाजी एक सारखंच सगळं जेवण असतंय.
होय.
प्रत्येकाच्या शरीराला वगवेगळ्या म्हणजे गरजा असतात. शरीराच्या
होय. धन्यवाद.
हम्म् जेवले जेवले.